हॅलो हॅलो हा हा बोला बोला कोणा तरी कॉल आला तर लगे कट पणऊ जातो वाटत
हां तेच होतं तेच होतं म्हणजे दुसरं कुठं तुम्ही कॉल चालू असताना जर त्या स्क्रीनवर कुठं टच केलं ना
हा ना नाही कॉल तिकडन कोणाचा कॉल आला ना तरी कोट होतोय दोन टाइम झाल तसं माझ्यासोबत
दहा मिनट पूर्ण
हा तेच नाम होत नाही ना काही जण डायरेक्ट मेसेज न करता कॉल करून देताय
हम नाही नाही ते मग कसं आता आपल्याला आपल्या वेळेनुसार
अ तेच ना मग आणि आपलं दुसरं म्हणजे टाइम पण पूर्ण नाही होत ना आता माझे किती मिनिट झाले हो मी बघितले पण नाही
आठ काहीतरी झाले तुम्ही सबमिट करून टाका पण तो कॉल हां तर सबमिट करानंतर तर ना मग तो होतो बरोबर म्हणजे तेवढे तर तेवढ कारण एकशे ऐंशी मिनटं आणि का एकशे ऐंशी मिनटं किंवा तीस कॉल असं
हा हा हा किती कॉल कररा तीच करायची का पन्नास करायचे कॉल तीस आहेत का बरोबर आहे मा माझा काय पंधरा च वर झालेत माझे तुमचे किती झाले
माझे तेरा झाले तेरा आता तुमचा हा पकडून तेरावा म्हणजे
माझे पण मग मागची कॉल एवढी झाली नाही एक एके म्हणजे दहा दहा मिनिट नाही झालेत ना पाच मिनिट चार मिनिट सहा मिनिट असेच झालेत
नाही दहा मिनट ह बर करायच अस म्हणजे तो सबमिट झाला ना कि मग पूर्ण त्याच होईल
पहिले नव्हते ना अ टॅक्स नॉ
ते सगळे सर्वहे वगैरे क्वेश्चनच होते ना तेच बरे होते ते कसं आपलं आपण करा आपल्या आपल्या हातावर असतात इथं कसं दुसऱ्याला कॉल करायचा म्हणजे त्याच्यावर
काही काही जण मण नाही म्हणून दता हा ठीक आहे जाऊ देवढ वेळ नाही आमच्याक मग काही जण कॅन्सल होऊन जातात ते त्यांना परबडत
कारण की मी पण म्हणजे मी एकटीने जॉईन केलं माझ्याओळखीचं तर कोणीच नाही आता ते ग्रुपवर सर म्ह तर बघ की तुम्ही ग्रुपवर ओळखीच्या लोकांना कॉल करा ण माझ्या ओळखीच कोणीच नाही मग मी दोन चार लोकांना मेसेज केला व्हॉटसअपवर तर त्यांनी डायरेक्ट सांून दि आम्हाला मिळल नाही किंवा आमचा ऑलरेडी ग्रुप
मग तेच ना कारण की पहिला टाक ना तर खूप अघडतून दिला डायरेक्ट म्हणून देतात
हो आणि कसं होतं कोणा कोणाच अनोळखी लोकांबरोबर कसं बोलायचं
हा तेच नामर नाही त विष नता
आणि त्याच्यात या ग्रुप म म्हणजे जेंट्स पण आहे हा जेंट्स पण आहे
हा तेच ना बघितलं मी जेंट्स पणड म्हटलं जस लेडीज साठी ना तरी जेंट्स ऐड झाली
हो मग तेच ना मला पण असं वाटलं की बाबा आपण चुकून एखाद्या जेंट्सला जर
अ तेच ना मी आणि कोण कस कोण कसं
हा तेच कारण एकतर कसं त्या ग्रुपवरर नंबर पण येत आपले
हा आणि त्यांनी तो मेसेज टाकलाय ना कोणीतरी कि काही झालं तर आमची जिम्मेदारी नाही बसून
हां मग तेच ना आता कसं आपण समजा उचलला जरी एखाद्याचा फोन होतो फोनवर नॉर्मल
हा तेच ना मग आता न नंबर कोणाला देणं पण चुकीचं म्हुलंय
ह मग आणि आता तुमच माझ तरी कस आपण मॅच्यर आहे आपल्याला कळतो बघ
आणि लेडीज लेडीज काय वाटत नाही हो लेडीज काय वाटत नाही
आणि समजा आता म्हणजे त असं नाही पण समजा टास्क संपला आपला तर तुम्ही तुमच्या उद्योगात लागणार मी माझ्या उद्योगात.
अतच ना म
कोणाला एवढं म्हणजे म्हे एवढा वेळ पण नाही एवढं लक्षात पण राहणार नाही की तीच कॉलमधले आपण. आणि ह्याच्यात काय रेकॉर्ड नाही राहणार आहे. की आपण कुणाकुणाला कॉल केले होते मग त्याच्यामुळे ते सेफ. पण तसंचत. जेंट्स ते एकतर फार उद्योगी पण असतात म्हणजे त्यांना ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीतल्या बऱ्याच गोष्टी
आणि तेच ना मग मी तेच म्हणते कारण की असं. हे लेडीज साठीच होत मी पण बघितलं म्हटलं जेंट्स कस का ऍड झाले ग्रुपला
जेंट्सचे नंबर नाव नंबर पण आहेत हो हो हो.
म्हटलं नको यांना मेसेज करणं पण नको अ तेच ना मग
व्हटसअपवर नंरलाेला ना.
जातो तेच ना आपली टडीपी वगैरे दिसतेच हा तेच नम आणि कोण कस आपल्याला काय माहिती समोरच एकती कुठल्या दृष्टिकोनने बोलत आपल्याशी आसा.
ते आजकाल तर आणि हे फराव म्हणजे खर तर हा टास्क जेव्हा आला ना. काय म्हत होता तुमच्या
आमच्या गावाकडे तर लहान लहान पोरीं पण सोडत नाही लोक इतके नालायकन गेलेत.
हो गावाकडे काय इकडे पण ते
हा म्हणजे म्हातारे म्हातारे माणसं सुद्धा इतके होऊन गेलेत ना त्यांना सुद्धा कळत. किती क छटी पोरीी बस.
तेच घे म्हणजे ती सहा महिन्याच लेकरो आहे का एक वर्षाचा लेकरो आहे का चार वर्षाचा लेकरो आहे ते. पण त्यांना कळत नाही.
अ तेच ना तू विचारारी एवढी छोटी छोटी परगी काय करणार रे एवढशी चार वर्षाची तिला सुद्धा सोडत नाहीये लोक आता
लोकांचा असं ना विचार करायचे हेच एकदम ख. खराब झाली आहे म्हणजे त्यांना काही ठराविक गोष्टींच्या पुढं काही दिसतच नाही.
हा असं. आणि आपलं वय पण बघत नाही की आपलं वय काय आज तरी पण
आपण काय आहे कोणाला.
अ तेच ना मग आमच्या गावाकडची घटना म्हणजे काशी झाली एक मुलगीला. त्याने सर्वात मारलं वगैरे दगडाने ठेसून वगैरे घेतलं. आणि तोच म्हणजे त्याच्या घरच्यांना पण तोच शोधू लागतं होता की कुठे गेली मुलगी असत, तर त्यांना शोध पण लागत होता तो त्याला माहिती होत मुलगी कुठ ठेवली मी. त्यानीच केलेल आणि तो त्याच्या घरी. घरच्यांना सर्वांना शोधत होता शोधू लागत होता मी पण शोधतो असं.
म्हणजे कसं ना त्या आणि मगं जो त्यांच्याबरोबर फिरतोय. त्याच्यावर कसा कोण संशय घेणार जो शोधू ला
असं आणि असं आणि काय दुश्मनी होती की तिच्या पप्पा पंच त्याचं भांडण झालेलं होत दोघांची माणसांची दुष्मनी त्या बिचार्‍या मुलीवर
मुलीवर काढ.
असं नॉर्मल भांडण झालेलं असतं आता कॉलनीत होतात ना बरं भांडण ठीके.
कशावरन कशावरन कधी पार्किंगवरनं होत कधी बा तुमचं काय आम
असं चालू चालूच असत पण ते त्यांना आलं की नाही म्हणजे त्यांना आलं. लहान मुलीवर हे केलं.
पण आपण तुझ भांडण त्या मोठ्या त्याच्या तिच्या बरोबर होत त्याला दोन फटके द्यायचे होते तू. त्याला त्याच्या बरोबर भांडायचं कंप्लेंट करायची अजून काय करायचं पण. त्या पोरीला कायं माहिती नेमकं.
आणि लहानच बर का अशी पण नाही की मोठी होती खेळत होती बाहेर ती ओट्यावरून. तिला म्हणे च मी तुला चॉकलेट घेऊन देतो साईड ला घेऊन गेला दगडाने ठेसून मारलं. येडा आहे अक्षरशः इतकं बेकार आमच्या गावाजवळचीच घटना आहे.
तेच की आणि आपल्याला आपल्या स्वतःच्या लेकरांना जर असं ठेच लागली तरी तुमचा जीव कसा होतो बरं. तुमचं त्याच्या जागी लेकरू असत तर तुम्हाला त्याला बोट लावलं कोणीतरी कसं वाटलं असत.
अ तेच ना आणि त्यात तो इतका अवघड शोधू लागत होता.
म्हणजे लाज कशी वाटत या लोकांला की आपण - गुन्हा केलाय त्याची सुधा भिती नाही लाज नाही.
लाज नाही काहीच नाही.
म्हणजे झोपा कशा येतात ह्या लोकांना रात्रीच्या काय माहीत.
हम्म असं व्यस्त बाहेर निघणं सुद्धा चुकीचं होऊन गेलयं आता. ची गोष्ट वगैरे झाली.
अहो रात्री काय म्हणता तुम्ही दिवसा सुद्धा. दिवसा पण असं एक म्हणजे आपण म्हणतो असं की, आपण मोठे आहोत पण आप आपण काय लहान लेकरं.
म्हातारे तेच ना मग ते सुद्धा नालायक होऊन गेले.
म्हणजे आता ती ऐंशी वर्षाची म्हातारी.
तेच ना आपण म्हणतो पोर नालायक असतात असं काय नाही राहत म्हातारे म्हातारे. सुद्धा नालायकपणा करायला लागलीत आता.
आता सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यानी. एका एकवीस का बावीस वर्षाच्या पोरीवर बलात्कार.
हा ना एकदमं अवघड आहे.
तुझं वय सत्तर तर बाबा आता तू देवदेव करायला पाहिजे तू आता एक दोन वर्षात जाशील वर.
मगं म्हातारी माणसं सुद्धा नीट नाही राहतं. आपलं वय कायं आपण करतो कायं.
तेच के आणि तुमचं वय सत्तर पंच्याहत्तर तुम्ही वीस एकवीस वर्षाचे तुझ्या नात
आमच्या मालेगावात तर दोन तीन घटना कशा पण झाल्यात या अशा
हो इथं पुण्यात पुण्यात वगैरे तर फारच अशा गोष्टी होतात माहिती का म्हणजे आता मी मध्ये आम्ही काउन्सलिंग करतो ना तर आमच्याकडे येतातच असे म्हणजे हे सगळे केसेस असतात ना मग त्या घरातल्याना धीर द्यायसाठी त्यांना
हा हा हा
ते वाचले असतील पोरी तर त्यांना त्यांना बाबा थोडंसं त्या ट्रोमातून बाहेर थोडं पडायसाठी
हा
अशा केसेस येतात पोलीस केस वगैरे झालेले पोलीस रेफर करतात ना की आता हेना औषधोपचार तर झाले मग मग ह्यांचं धास्ती पण मनातली निघायला पाहिजे त्यांना थोडंसं बाहेर ह्याच्यातन पडता यायला पाहिजे मग अशा पोरी येतात
हा हा
एवढं हे कस तरी वाटतं ना म्हणजे आता ते ते काय त्या पोरीला बोलणार आहे मी
नाही
पण नाही म्हणू शकत क बाई वाईट झाला ते दिसतंच वाईट तिचा हाल
ते जास्त मनाला ठार पण नाही मारतायत ना अजून आपण समजवू शकतो जास्तीत जास्त
ह बरं आणि असं कसं म्हणणार तू हे विसरून जाई ही कुठल्या पण बाईसाठी ही गोष्ट विसरण्यासारखी नसतेच नाही
नसतेच ना नाही नाही तो तर विषयच नाही
म्हणजे ते एकदा अ तुमच्यासोबत असं चुकीचं घडलं तर तुम्ही आयुष्यभरती गोष्ट कसं विसारणार तुम्ही
हा
आणि कसं होतं म्हणजे छोट्या छोट्या तर मुली असतात ना ह्यांना तर कळत
कळत नाही मेन गोष्ट म्हणजे कायच म्हणजे आपलं मॅच्युरिटी नस
ह म्हणजे ह्या पाच सहा वर्षाच्या पोरीला म्हणजे त्यांना त्रास होत असतो त्यांना जखमा झालेले असतात पण तिला नेमकं ततील ती असं असं डिस्क्रिप्शन सांगतात त्या वर्णन सांगतात कि असं केलं तसं केलं हम्म आणि सर्रास सांगतात तूच कोणाला सांगितलं होत तुझ्या आई बाप
असं असं पण असू शकत
मेल आता तर फक्त असंच केलंय तुला उचलून माझ्याकडेच कोंडून
हा हा
मग रोजच असं करेल
हा
त्याच्यामुळे ते एवढी काय ते पोरी न कळते की आई बापाला सांगावं आई बापाला सांगितलं तर आपण सुटू ह्याच्यातन
हा
नाहीच की त्यात ल्या त्यात चौदा पंधरा वर्षाच्या मुलींना निदान कळत तरी पण पाच सहा वर्षाच्या ना तर खर
काहीच नाही कळत त्यांना बरोबर आहे
त्यांना फक्त एवढंच एवढंच कळत असतं का आपल्याला काही तरी त्रास होते आपल्याला दुखतय आपल्याला काहीतरी आप वेगळ काहीतरी झाल आपल्याला म्हणजे त्यांना जेव्हा जबानी घेयायला जातात ना तेव्हासुद्धा त्यांना असं म्हणजे हा श शब्दसुद्धा त्यांना सांगता येत नाही कारण त्यांना माहितीच नाही ना मग त्यांना माहिती
त्यांना सांगित पण तर बाय कोणाला सांगु नको थोडं धमकवुन बी दिल शांत होऊन जात असतात लहानपर चॉकलेट घे अस करत अस तर
अन ऎंटिलेजेबल की ह्या लोकांना ना अशी शिक्षा पण पटकन होत नाही.
हा
त्यांच्यावर केस चालेल. त्यांना सगळ्या सवलती मिळतील वकील मिळेल. फी सगळं
हम
ठीक आहे तुम्ही करताय मला कॉल परत
हो हो एक मिनिट.